आणि इंका होनाव
हॅलो
हा हॅलो आवाजलाय का
हा यालाय की बरेच
आहेा की तू बर आहेस.
हो आहे की चहा पिलीस
हा चहा पिलो
हा हा काय कर रेस
काय नाही मी बसलोय आता चहा वगैरे झाला. तुझा
अ नाही मगाशी आलो बघ स्कूल मधन नाही अजून चहा वगैरे घेत. तिथला आता हेने आल्यानंतर करायचं. चहा
अच्छ ह होय हा कामाला गेलेत.
होय कामाला गेल्यात.
हा
आता आल्यावर चहा करायचा.
हा किती वाजता येतात.
सध्याकाळी येतात.
संध्याकाळी येतात हम्म
हो
आमच्यात पण कामाला गेल. ते तिघं पण
हा हा
हम आताल्यात तीन वास्ता माझी पण जरा तब्येत बिघडलेली.
काय झालं?
जरा सर्दी कंकण हम्म औषध घेतले रात्री इंजेक्शन त्यान करून आले
हा हा हा वातावरणामुळे जरा हे होते
हा त्यामुळे जरा तब्येत बिघडल्याली
हो मग औषध खालस कमी आले की नाही.
औषध खाल्लं जरा कमी आलंय जरा जरा त्यांल्या जराहच
मन काय?
काय नाही बसलो निवांत पास नाही तीन दिवस झालं पा तीन चार दिवस झालं नाहीच. आता पाऊस तिकडं
होय होय आमच्याकडे पण नाही इकडे ऊनच पडले
होय आज सकाळी जरा ढग झालेल
हा हा हा आबाळ आमच्याकड पण झालेलं काल खरं काय नाही आला पाऊस आज पण काय नाही आला पाऊस
होय आज पण नाही आला बघू आता राहनाली पण कामं चालू करायची आहेत आमची
हो
हम्म
हा हा हा हा
शेंगदाणे माळवं काय तर टाकायच
होय
हम्
हा हा
चालते आणि कसं काय